हा
हा नमस्कार काय करताय
आताच सं जेवेजण्याची तयारी
अच्छा काय बनवलं मग हा मी पण जेवली
हे लेहरू चणी आणलं होतं तर फ्रँकी बनवले मुलाला पण दिले टिफिनमध्ये आणि सँडविच पण आजकाल ते झे मुळे बरं पडतं कारण आमच्या इथे जवळपास सज वेल्या कडे बरले च्यूस मत मग झप ऑक्टोबरती मात्र मिळालं मला फर्स्ट टाईमच आम्ही आणलं कालच माग म त्याच्यामुळे फ्रँकी कीी बनवली पनीर ते हे लटूस वगैरे घातलं काय बनवलं
हम्म
तू काय बनवले
ओके मी तर आता ऑफिसमधून आली आता माझा विचार होतोय की खि बनवून घेऊ असं
अच्छा
एकट असलं की कंटाळा येतो बनवायला
हा काय बनव असं मला पण तसच होतं तर मुलगा जर मुलगी बाहेर वगैरे असते ना कधी आणि मुलगा समजा काहीतरी तू बाहेर असेल किंवा कधी त्यांच काहीतरी अस ठरलं असेल की काहीतरी एखा मागोया वगैरे मग त ओ टीफीन नाही नाही मग फक्त नाश्ता खाऊन जातो मग मला प्रश्न पडतो एकटीसाठीठी कशाला काय करू करू कंटाळा येतो
माझं पण तसच होतं माझे हसबंड जाता त्यांचा टिफिन नसतो मी ऑफिसमधून येते मग तिकडून आली की मी एकटीच असतात बनवायचं काय बनवायचं काही चुरमुुरे वगैरे असं काही असलं की मी तेवढं खाऊन घेते ते आणि जेवणाचा मग बनवायचा कंटाळा येतो परत म हसबंड पण रागवतात की तू जेवण वगैरे नाही बनवत अस हम्म ते एकट असलं की खूप कंटाळा येतो असं. हम् हम्म
हा खरं तेच होतं कि आपण नई घेत घरात दुसर ती घरच्या सगळ्यांसाठी रडत. आपण बापीसाची आपण जर म्हणजे चांगले आप हटमुट असो आणि तरच आपल्याला आपण घरात सगळ्यांची काळजी घेऊ. घेऊ शकू ना. नाही तर काय आपल्या आपणच आजारी री पडलो वगैरे तर मग आपल्याला कोण बगणार या अ खण बग बद आमच एखादा पुरुष ब जरी समजा बाहेर गेलेय काही हो हो पुरुष वगैरे बाहेर गेल्यावर तरी एवढा काय फरक नाई नाई पडत कुट गेलीय दोन दिवसाठी व्हय रे तग घर सगळं
हो ना मला तर कुठे जाऊ पण देत नाई इथ त्यांच खाण्याच हे उन जात.
हो हम्म
जेवण बनवायसाठी वगैरे मला पण सोडून नाई जात येत.
अच्छा आमच्याकडे म्हणून ना पुरुषांना पण शिकलं पाहिजे म्हणजे जेवण बनवन. ण त्यांना पण आल पाहीजे. नाहीतर बऱ्याच णांच्या घरामध्ये ना पुरुष अजिबात किचन मद्ये अजिबात पाय नाई ठेवत मग त्याव वेळी मग बाईला खूप त्रास होतो आता कुठे जायच. य कधी माहेरीच म्हणा किंवा कुठेही.
हम हम नाई माझ्या हजबंडच तस काई नाईय आम्ही इकड दोगच असतो दुसरं कोणी नाही सासू सासरे गावाला असतात. म ते त्यांना आता झालीय स सवय बऱ्यापैकी असं माझ्यासोबत काम वगैरे करण्याची. नाही जास्त येत ऍटलिस्ट मला व्हेजिटेबल्स वगैरे कट करून वगैरे देतात. तेवढं बरंय आणि काई मी आजारीच असली तर थोडंफार बनव
कधी म्हणजे नेली घर घरच्यांनी पुरुषांनी काम कारण मी एकटि वरती अब सगळा बोजा होतो ना चा की म्हणजे पुरुषांना म्हणजे सुट असते एक विइकली पण बाईला तर काहीच नाई.
आपल्याला कदीच नसते हम्म ऑफिसवाली पण असली कॉपोर्रेट मधे पण काम कराय
हो भरपूर काम असतात कॉर्पोरेट वाल्यांना तर काय विचारायलाच नको. आणि सण सणासुदीला तर आणि कामाच डब्बल बोजा. म्हणजे कोणी पाहुणे आले किंवा दिवाळी वगैरे जेव्हा आपण लहान हो
हम्म तेच ना
दिवाळीत एवढी मजा या्यची आणि आता तेच सापचेप. पइ करा आणि मग परातन वगैरे असं म्हणजे अस खूप अस त्रासदायत वाटत कधी कधी आणि का हो जेव्हा आपण लहान होतो त्या त्यावेळी काय व्हायचं आता आपण आई आईला मदत करायचो तेवा त्यावेळी चाळ संस्कृती वगैरे होती तर आजूबाजूचे सुद्धा करं जी वगैरे असं करायला ना मदतीला यायचे वगैरे. आता तसं काही नाही राहिलंय आता आपलं स्वतःच स्वत करायचं. त्याच्यामुळे मग ते अ
नही बाहेरूनच मागवून घेतात जास्त.
हा नाही थोड तरी असं वाटत आता. आपण जेव्हा लहानपणापासून केलेली सवय आहे त्याच्यामुळेंच असं वाटत की ते की थोड तरी आपण काहीतरी एक, दोन पदार्थ तरी करूया म्हणून.
करावे असं, पण आता मी इकड असते माझ्या सासू हो एकट्या असतात. मग ते तर तिकडं कोण जाणार स्पेशल सुट्ट्या काढून दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी. मग एकच ऑप्शन उरतं की, तुम्ही पण नका थकू, माझ पण जमणार नाही. आप बाकीचं रेडीमेड मागवून घेऊ. फक्त चिवडा वगैरे थोडंफार घरी बनवून घ्यायचं. बाकी मग ते लाडू वगैरे तर बाहेरूनच मागवावे लागतात.
अच्छा, हो आता तेच बदललेलं आहे. तर पूर्वीच्या काळी कस म्हणजे आई वगैरे चट
हा शेजारी हा शेजारी-पाजारी पण यायचे बनवून लागायचे. ते एकमेकाचं बनवायचे तर ते पटकन होऊन जायचं. ते कळायचं
हो खरं आहे. आणि एकमेकांना आपण ताटांची अदला हे करायचो ना देवाण-घेवाण.
हा आदला-बदली वगैरे.
त्यांच्या वेगळ्या-वेगळ्या चवी वेगवेगळ च कली वगैरे असे वेगळेवेगळे असायचे. ते खूप छान वाटायचं त्यावेळेचं वातावरण. आता ती तशी मजाच नाही राहिलेली आहे.
हम्म, अजूनही होतं गावाकडं होतं.
हा नाही आता आमच्या इथे पण देतो आम्ही तसं, जरा प्रमाण कमी झालंय आ तर जेव्हा सुरुवातीला माझं लग्न आलं त्यावेळी आम्ही जास्त पंधरा, विस जणांना तरी द्यावं लागायचे. आजकाल पाच, सहा जणांनाच दे द्यावे देणं होतं जे माझ्या आधी मुख्य ज्या आधीच्या मैत्रिणी त्या कुठे दुसरीकडे राहायला गेल्या वगैरे असं झालंय. त्यामुळे जरा कमी झालंय. पण तरी आहे आमच्या सोसायटीमध्ये अजूनही तस देवाणघेवाण हा प्रकार चालतो. म्हणजे जे खास जे आपल्या मैत्रिणी आहेत ना. त्यांच्याकडे आता नवीन काही पदार्थ बनवला वगैरे तर आम्ही देवाणघेवाण करतो.
हम्म. आम्ही तर इकडे नवीनच आलोय. एवढं कोणी ओळखत नाही. आणि असं काही बनवलं आपण प्रेमाने कोणाला द्यायला गेलं आणि कसं आता सगळे आपल्यासार खे असतात असं नसतं ना? कोणी घेतंल कोणी नाही घेत. कोणी वेगळाच विचार करतात कि हे का देताय असं, ते जरा असं
हो शहर हाय तसं होतं की वगैरे ह पण हा माझं जरा मुख्य श पासून थोडस मी थोडी लांब राहते थोडी. त्याच्यामुळे तिकडे आमच्या इथे जास् त करून अशे चार चाळ संस्कृतीतून आलेले लोक आहेत त्याच्यामुळे तरी मला सोसायटी वगैरे अस तरी सुद्धा देवाणघेवाण चालतंय. किंवा अडी अडचणीला उपयोगी पडतात. समजा कोणी आजारी आहे वगैरे तर त्यावेळी अ पटकन धावून येत तात. आणि एकमेकांना मदत करतात. हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं अगदी रात्री अपरात्री सुद्धा हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन जाणं किंवा राहणं त्यांच्याबरोबर वगैरे अशी मदत करता त किंवा कधी कोणी वारलं वगैरे तर मग कोणाच्या घरी?
असं चांगलंय अस जाणीव नाही होत की आपल्यासोबत कोणी आपलं नाही ना. की अस. अशे शेजारी-पाजारी असे असले की बर वाटत मग.
कुणी मारले वगैरे ना तरी सुद्धा जेवण दोन, तीन दिवस चं आम्ही जेवण वगैरे नेऊन देतो.
हा तस तस खरं चांगलंय अस म्हणजे असं जाणवत नाही. कोणी जवळ नसल तरी अस
हो हो शेजारी तर पहिले पाहिजे कारण नातेवाईक काही अडचण आली की ना नातेवाईक लांब राहतात.
हो आपले शेजारचेच आधी कामात येत हम्म.
खरय आणि आमचे इथे तर आहेच तशी पद्धत कि तीन चार दिवस अजिबात म्हणजे ज्यांच्याकडे काही असं वाईट आहे तस आलाय तर तिकडे जेवण वगैरे बनवत नाहीत आणि मग आम्ही अस पाच सहा जणीच आहोत तशा ठरलेल्या आमचा एक ग्रुप आहे की आम्ही त्यांना मग वि चारतो किती माणसं आहेत काय म्हणून वगैरे. आणि मग त्यांच्यावर त्यांना मग लावून देतो जेवण वगैरे स काळ संध्याकाळच वगैरे आम्ही ठरवतो आपापसात. की तू हे बनवतो मी ते हे बनवते वगैरे. करून आम्ही डाळ, भात म्हणा किंवा भाकरी, भाजी कधी यत्ता गेल्या महिन्यात एकटी आमची कास तुमची काकी एक वारली सोसायटीतली मग त्यांच्या घरी फक्त भाकऱ्या आणि ते हे बनवून देतात म्हणे काय ते पिटलं. मग मी पिठलं बनवलं. मग माझ्या मैत्रिणीनी चपात्या बनवल्या. मग दुसरे एका मैत्रिने मग संध्याकाळी डाळ भात घेऊन गेली वगैरे असं एकमेक मग ठरवून आम्ही त्याप्रमाणे तीन चार दिवस त्यांच्या घरी नेऊन देतो.
चांगलं वाटत आता माझ्या सुद्धा मिस्टर दोन वर्षापूर्वी गेले. आणि आम्ही तर मी तर म्हणजे मी पण आणि माझे मिस्टर पण तेवढ्या सोसायटीत आमचे ज जास्त ओळख वगैरे सगळ्यांची. काही कार्यक्रम वगैरे करायला आम्ही पुढे असायचो दोघंही पण त्याच्यामुळे आम चं जरा जास्त ओळख असल्यामुळे आमच्याकडे तर अगदी पाच सहा दिवस लोकं कोण नाही कोण काही आणून देत होते वगैरे.
हा. हो आणि तो टाईम पण असा असतो ना आणि अशा अशा वेळेसच
कळतं खरं आपल्याला म्हणजे माणसांचही ओळख पडते.
हा तेच ना कोण आपल्यासाठी आहे कोण नाहीय असं.
कि कधी कोण म्हणजे आपल्याला उपयोगी पडतील ह्याच आपल्याला हेत ना माहि
हा जाणीव.
हो काही काही ज वेळा काही ठिकाणी बघ असं म्हणजे कोणाला त्रास वगैरे झाला वगैरे तर कोणीच नसतात. हॉस्पिटलमध्ये वगैरे याय चं वगैरे म्हटलं तर त्यांचे नातेवाईक नाहीत आणि असं म्हणजे कोणी नसतं आत्ताच एक काकी गेल्या त्यांचे सुद्धा दोन मुलं आहेत निगे ते लग्न झालेले आहेत लांब राहतात. त्यांच्या बिचाऱ्या त्या काकानीच त्यांना बाहेरून आणून दे आणि काही कवा ला फक्त ते औषध पाणी आणून दे म्हणजे त्या काकांचं सुद्धा वय झालेलं आहे आणि तरी त्यांनी ते धावपळ चालू होती. आता ते काकी गेल्यावर ते काका एकटेच राहत आहे तिथे तर आम्हाला पण खूप माहीत वाटतंय त्या
मग ते ते त्यांचे मुलं वगैरे नाही घेऊन गेले का त्यांना?
त्यांना नाही आम्ही असंच विचारलं का गेलं का नाही तिथे तर ते म्हणतात ते मुलं सगळे दोघं जण पण जॉब करतात, तर तिकडे पण एकटंच राहायचं त्याच्यापेक्षा इथे आपल्या घरी एकटं राहिलेलं बरं म्हणून,
पण मग इकड त्यांना रोजच जेवण वगैरे त्यांची काळजी,
त्यांना येतच होताल कारण, ते पण त्या ह्या ताजमध्ये होते कामाला. त्याच्यामुळे त्यांना येतं जेवणात कारण काकी येत बरंच वर्षभर झाले, बरं नव्हतं त्यांना खूप सिरियस असायचे. मग त्याच्यामुळे हेच जेवण वगैरे करायचे त्याच्यामुळे त्यांना येतं जेवण.
मग काही आता थोड्या दिवस जितक्या दिवस होईल तितक्या दिवस करतील. हो कधी आ दुख सुख कधी आजारी वगैरे पडले.
हो नाही तस ते येऊन भेटून जातात आठवड्यातून एक, दोनदा अस येऊ येतात ये शनिवार, रविवार येतात ना मुलं. पण इतर वेळी ते एकटे असतात.
म आता जेवढा दिवस करतील, तेवढा दिवस करतील, हम्म! चालेल, चालेल.
नंतर बोलू.
हम्,